हॅलो,
हॅलो
ह बोला,
कस केलसं खेकडी
हो राणी पहिला खल्याणी लहान ते बाहेर टाकले. हे पुढ खालची असते कि नाही पटते ते ते आणि वरच ते वेगळ केला म्हजे ज पायात बर ना अंग नांग वेगवेगळ्या त्या नागडी सगळ्या मिक्सरला लावला. आणि परत म मिक्सर वर रसास रसा आ घेला पन ना मिटलं-
हा
आणि मट मट्टण आंगात ते शिजवला पाण्या गरम पाणी करून ठेवला. ह शिल्वा आहे मान ते मधलं पोट असत ते अ आणि मसाला मसाला केला व काच्यात पाणी तेल घालून आणि मग वराने केल्याने हे बिर्याणीट घल आणि भात आणि दोन तीन मासे ग व त्या बी घातला
हम
ह बघायलाच कि तेव्हा पूर्ण का पाणी कमी झालं ते अशाक माला बी गेला ह पूर्ण सगमाद पाणी आटण
आणि
ह बाब तिच्या स माधव अनेक न देते माहि आहे त्या न लागेल
कुठुर
अक नाही त त की स माझ वळ
दिला
तिकड नाही किती माहिती आहे सग माझ्या तिकड संघ म तयार माहितीला ह त्या नदीचंही पाणी कमी झालं आहे मग नदी गेल्यावर तिथे काय कायलं काका मुर्त्या बिरत्या दिसरल्या ह पैसे विसे वा
किती गावले
हो गावले गे ग हम् पन्नास हा
पन्नास रुपये गावले
बाई गवते आ अकरा ग त लई जा
मजायचं की
ड टिकून पाहिजे
एक दोन हजार रुपये तर भेटत असतील
हम् त घे तेे कात दड्डीची पंगाळचीि त लागत
हम् हम् काय टाकतात ते लवचिंबू टाकतात काय
हो लई राहतत लचिंगम ला
हम् हम आपलं पण टाकायचं किथे
ते कुठलं काय गाड्या मडते आत त्याच्यासाठी गाडी कोणा अशी मोडणारते मग
गाडी कसाला जत्रेत येत्याातच कि तिला उचूनबक नसत्यात
न स्त तर आली नस ति
का चांगले नसतात मग ते गाडीच्या पार्टच पाहिजे व
हम्म
हम्
आरतीला जा नाही स राम मंदिरच्या
नाही
जायर की
तू जायच की आमचं काय घरातलं जेवण हे ते नसते पोरांनी जायचं की
कोण पोर येत नाहीत तिथ सगळे मोठी माणसं असतात बाया आणि मोठी माणसं असतात पोर कोण नसतात का का माहीत जाईत न
जायच कि तुम्हाला देवा धर्माचं काय नको
देव देव धर्माचे सोडून काय दुसरं आणि काय असंय
हम्म
ल ल नाही होय गणपती ठरलेवशी काय नाही हो तुमचा
एवढा लवकर
अं आलं की बघा गावात
कधी आला
अनल्या नान त ना
गणपती कधी आहेत
चौदा ऑक्टोंबर आहे ऑगस्ट मध्ये हो त
ह ऑगस्ट काय सप्टेंबर
सप्टेंबर चौदा सप्टेंबर ला
हम
मग आजून एक महिना दिवसडून फटता
आता जुलै चालू आहे चौदा ऑगस्ट ला काय सप्टेंबरला
सप्टेंबर
मग अजून लयी लाब आता जुलै चालू आहे अजून एक महिना
ऑगस्ट सप्टेंबर केवढा आणि आणि एक बारा तेरा दिवस स महिना संपला
तोपर्यंत आणि दुसरे आणतात की
काय तुम्ही बड्डे ची पार्टी बी द्याय नाही सा तुमच्या
आमचा क माझा कवा बड्डे होता
हा होता की
कावा होता
सुमाला माहिती नाही
मग नव्हता म्हणून सांगालय नव्ह मला माहितय म्हणून सांगालो नव्हता
हा वता बडे तुमचा
कधी सांग
तारीख काय आठवत नाही खर होता
हम्म
स्टोर्या लावले चार महिन्या
होर तेव्हा बड्डे देत बड्डेची पार्टी देतो
हा हा
आता तस बी झालं की डिसेंबर महिन्यात बड्डे असतोय माझा
आमला तेचकि तवा द्यायला नाहिसा पार्टि आहे काय नाही स पार्टी
तेव्हा आम्ही गावाकडन नव्हतो
हम्म मग गावाकडे आल्यार द्यायची
हम् तुम्ही तेवा जागेवर पाहिजे तुमची ते्हा दहावी झालती
हम्म दहावी काय करावी.
हम्म करावी झाल ती.
दत्रेला आल्याशी किंमत वा त्याच्यानंतर
मग जत्रेत काय सगळ्यांच्या जत्रेत सगळ्यांच्यात असतेच मी आणि काय द्यायचं वेगळं.
ए .
आा.
हम् काय हे कात्या सांगा. .
काय ते.
चांगा पुढे गला म्हटलो.
हम्म.
हम्म.
रामाचारत.
काय. ह. य काय होली की इथनच इथनच पाया पडायचं. घरारणा दिसताय कळस.
इंग्लिश त आहे की.
मन बाय पडायचं तिकडे आणि कोण जातय.
रामा रामाची आरती बी पाठ करावून सांगायचं की त्याच म.
ते स्वतः स्वतः म्हणते आणिी काही नाही बिन कामा येते.
हं.
ते ना बी काय आरतायेतेतती सुग.
विठ्ठलाची आरती मंगल्यात म्हणून म्हंटलं.
सगळं विद्यालया सगळ एकच अवतार म्हणतील.
हम् हम. ह ह.
व रामाला तोी घेतात म्हणून.
हम्म. आता एवढं मोठं मंदिर बनय शिकायचं की.
हा. आता भावी शिर्ती चालू गेल्या आणि अरथ. आता भागवेश्वरीची आरती चालू केली आणि.
एव नाही वाटत अजून.
ते ऐकावले ना बाहेरसरीथ चालू गेले आणि.
हा हा. मग ते गा गावात आहे म्हटल्यावर भावेश्वरीची म्हणणार.
हम्म. हो.
सगळ्या आरत्या म्हणतात.
होय.
हम्. म्हणून जरा तुम्ही तरुण पोरांनी जायचंय.
क्रिकेट पघ कशी गणी आहे.
मुक्ते क.
कुठली टीम.
आर सी बु
हा म खरं नं भारत दळ्याची सी एस टी आहे की
सोडल्यान की आत
का.
एम एस धोनी नाही म्हणून.
धोनी गेला म्हणून.
होय.
हं रिटायर झाला तो.
म धोनी साठी बघत होता तो.
हूं हूं तसं बी काय काय कराय नाय खडा त्यांनी असं बी ह्या सिजनला हा हारून बाहेर येतील की ती
हम्म.
परवा दिशी वर्ल्ड हे आहे की न्यूझीलँड मधन मॅच विराट कोहली विराट कोहली ख विराट कोहली खेळणार आहे. बघणार काय नी मग
बघायची की
दुपारचा दुपार पासना चालू हाय वाटत.
हम्म आणि हिच्या वेळेला वर्ल्ड कपच्या वेळेला सगळ्या गावात नी लावलेल्या आणि आमच्याच गावात नाही.
का? नाही हाय लावला नाही आय पी एल च्या वेळेला हो
हा आय पी एलच्या वेळेला
लावल आणि की,
कुठं लावलेली नाय लावायला
त्या गल्लीला लावल्याने न बघाय गेलेला की मी अ
दड्डीत होती त्या गल्लीला नाय. त्या गल्लीला लावलेलं आपल्या गल्लीला लावायचं की इथं.
आपल्याले कोणं लावणार म ती ती सगळी पोर गेल्यात आणि
का तुम्ही लावायचं की पोरांनी
आ मी आत पुढच्या वर्षी
अं बघूया आता पुढच्या वर्षी की बी आम्ही हायेच किती लावतायसा ते
हम्म
हूं
झाली घालीन लोटांगण बी झालं.
सापली आरती.
म सपली कि
हम्म मग काय नाय.
प्रसाद तर घेऊन यायचा काय हाय ते बघून.
काय प्रसाद बिसाद काय नसताय तिथं
हं
नव्ह असच बोलले ते